हॅलो, हा येतोय का ताई आवाज?
हा येतोय बोला, काय करताय? हम्म.
काही नाही मी शॉप मध्ये माझे चालू असतात काम मी फ्लावर्स बनवते मी पाईप क्लीनरस ना.
हम्म फ्लावर्स पण बनवता?
हो त्याच्या माळींच्या ऑर्डर चालू असतं माझ्या कंटिन्यू तेच चालू असतं.
मध्ये मध्ये वगैरे डेकोरेशन लावता ते का?
हो हो हो आता ते पाईप क्लीनर म्हणून नवीन आलेलं आहे त्याचे बनवते मी. त्याचं मटेरियल वगैरे पण सेल करते.
हा हा मग तुम्ही स्वतः दुकानात बसून बनवता पण का?
हो हो. दुकानात मग कंटिन्यू कस्टमर नसतात आता सीझन नाहीे आहे पाऊस चालू आहे. त्याच्यामुळ मग काहीतरी टाइमपास पण होतो.
हो ना आणि तुम्ही मग घरातलं सगळं आवरून जात असेल परत दुका शॉपमध्ये.
आवरून ये ते मी सगळं जॉईंट फॅमिली आणि त्यात आमची.
हो ना, आमचं पण तसंच आहे. मुलं वगैरे मग शाळेला गेल्यावर
हो, मुलगी आहे पाच वर्षाची ती गेली शाळेत की मग मी इकडे येते शॉपवर.
हम्म हम्, मग ती किती वाजता येते शाळेतून?
ती येते दीड वाजता तिला व्हॅन लावली तिची आजी अस ते घरी त्याच्यामुळे त्या घेता रिसिव्ह करून तिला, हम्म, हो ना. हो मी
मग तुम्ही शॉपमध्ये संध्याकाळपर्यंत असता का?
हो मी नऊ वाजेपर्यंत असते संध्याकाळी.
अरे बापरे! फुल टाइमच आहे मग तुम्ही? हा ह.
थोडं बाजारात आहे ना त्याच्यामुळे मग संध्याकाळची वर्दळ अस ते आपण बंद कसं ठेवणार ना? नाही दुपारी जा ते थोडावेळ कारण मग मुलीला पण वेळ द्यावा लागतो.
हो, तेच ना, तेच आपण थोडं पण म्हणजे मुलांना थोडा तरी वेळ दिला पाहिजे. हम्!
थोडा आराम करते जेवते, मग परत येते.
हो, हम्म हम्म! मग घरापासून लांब आहे का जवळ आहे?
नाही थोडं जवळ एक दीड किलोमीटर आहे, गाडी आहे त्याच्यामुळं काही नाही.
हा हा, ते आम्ही सुट ट्ट्यांमध्ये तिथे जायचं प्लॅन केलं होत पण ते जमलंच नाही माझं माहेर सिन्नरचं आहे.
ओ ओके ओके! मग तुम्ही एवढ्या लांब सोला पुरला कसे गेल्या?
आता हे बघा जमलं नशिबात होतं.
तेच ना तेच ना तुमचे नातेवाईक तिकडचे असतील ना?
नाही आमचे नातेवाईक तर इकडं कोणीच नव्हते मीच आले पहिले. आता हळूहळू नाते तयार झाले. नाही ओ लव्ह मॅरेज नाहीय असंच आम्ही एका कार्यक्रमातच भेटल होतं ना. मग तिथेच काही नाही अरेंज मॅरेजच आहे मग पत्रिका वगैरे असं बघून म्हणजे घरच्यांना पण सर्व पसंत पडलं, मग त्यांना पण पसंत पडलं, झालं मग.
मग केव्हा येता तुम्ही सिन्नरला इकडे मग सुट्ट्यांमध्येच?
मी फक्त मे महिन्यातच येते लांब पडतं ना ओ.
हो बरंच लांब आहे ना, खूपच लांब आहे.
हो, ट्रॅव्हल्सनच येते मी आणि दिवाळीच कसं मुलांना जास्त सुट्ट्या नसता त्याच्यानी मग वर्षा तून एकदाच मे महिन्यात आल्यावर मग एक महिना राहते मी.
अरे बापरे! मग तुम्ही दिवाळीत माहेरी नाही?
नाही येत, मग आई म्हण जे आईवडील वगैरे ते येतता मग भेटायला. कधी भाऊ वहिणी येता मग तेच दिवाळीचं फराळ वगैरे सगळं घेऊन येता मग करून.
हम्म बरंच लांब आहे ना ओ? हालवून जातात मुलांचे, किती मुलं आहेत तुम्हाला?
एक मुलगा, एक मुलगी आहे मुलगा सहावीला आहे, मुलगी चौथीला आहे, गेले ते पण स्कूल त्यांच्या स्कूल तीन वाजता सुटत आता ते मग माझ मुलांनी तिथ सुट्ट्या मध्ये बघितलं होत म्हणजे असं इंस्टा वगैरे नाही का तिथले व्हडिओ देत होते ना बसवंत आणि बिगा, हो. ते खूप माग लागले होते मम्मी जाऊ, जाऊ पण ऊन असल्याने कसं ते नकोच वाट
नाही खूपच ऊन होतं या वर्षी, हम्म, बऱ्यापैकी ऊन होत. आणि पाऊस पण लेट पडला ना त्याच्यामुळे छान आहे ते म्हणजे पूर्णा दिवस घलता येईल असे हे व्यवस्थित हे, मस्त आहे आम्हाला पण मागच्या वेळेस ना माझ्या एका फ्रेंडने पास दिले होते. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो. म्हणजे अस डायरेक्ट पूर्ण फॅमिली परवडत नाही त्या चुली पाचशे सातशे रुपये लागून जातात पर पर्सन.
विशे सात सातशे पण नाही हो जास्त आहे म्हणजे मी इन्क्वायरी केले होते ना कॉल करून तर पाचशे रुपये त्यांचं विदाउट फूड आहे.
हो विदाउट फुड आहे एंट्री फक्त
आणि फूड इन्क्लूड मग संध्याकाळपर्यंत असेल तर मग ते नऊशे बोलले होते.
हा हा हा.
हम्म, तुम्हाला मग पास म्हणजे कोणी दिले होते का अस ओळखिचे?
हा माझी फ्रेंड आहे तिच्या दुकानावर येतात पासेस ना
हम्म, हम्म.
मग. त्यांनी दिले होते मला दहा पासेस मग आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो.
हा हा हा चांगलंय. हो आणि फॅमिली सोबत तेवढंच.
ह आता थोड्या ऍक्टिव्हटीज वाढवल्यात त्यांनी ते झिप लाईन ब बोटिंग वगैरे सगळ.
हा हा हा आणि फॅमिली सोबत ते मजा येते फॅमिली
हो मुलांसाठीच जायचं असतं ब बाकी काय?
मुलं पण कस रोजगारात घरात बसून, बसून ते पण कंटाळता एकदा तरी बाहेर गेला तर त्यांना पण हो ना. त्यांना पण थोडं बाहेर गेलं तर तेवढ एन्जॉय होतं एक दिवस.
हो त्यांच्या निमित्ताने आपलंही थोडं फिरण होता, हम्म. तुमच्याकडे पाऊस काय म्हणतो?
पाऊस पडतच नाही हो पावसाचा वाट बघावा लागत ते नाही जरा वातावरण होत. हो तेच ना माहिती आहे मी पण बघितले होते नाशिकच त्या न्यूज मध्ये आणि मुंबईला पुण्या, पुण्याला पण भरपूर पाऊस आहे.
हो भरपूर हायवेज पूर्णच बंद येत बऱ्यापैकी.
हो.
सगळंच पाणी साचलय
हो ना
काल काल मुलांना सु- सुट्टा दिल्या. रेड अलर्ट म्हणून काल मुलांना सुट्ट्या दिल्या, तर काल एवढा नाही पडला आमच्याकडे पाउस. आणि आज दिवसभर पाऊस.
हा
हम्
अजून काय चाललंय, तुम्हाला अजून कशाच आवड आहे म्हणजे,
अ हेच हँडमेड काय काय वस्तू- वगैरे असा, मी क्च्युली बाय प्रोफेशन लेफ डिझायनर - जॉब करत होते पुण्याला मग आ- आता मुलीला लहान आहे ना मला, आणि इथे पिंपळगावला- काही नाही असं विशेष आयटी मध्ये.
हो ना पण मग त्या त्यामध्ये तुम्हाला असं वर्क फ्रॉम होम नाही तुम्ही करू शकतं.
केलं मी लॉकडाऊन मध्ये केलं वर्क फ्रॉम होम पण मग नंतर सगळेच बंद झाले ना. होय
हा हा
मग म्हटलं आपलं आपलं काहीतरी परमनंट करावं लागेल, आता इंजिनिअरिंग झालंय घरात. घरात बसून पण नाही चालणार.
हो इंजिनिअरिंग पण झालंय का? आणि वेब डिझानर पण केलं. दोन्ही.
हा त्याच्यानंतरच वेब डिझाईनर झाले.
हम्म हम् मग ते हे वेबसाईट वगैरे. साईट्स वगैरे बनवायचं असतं ना त्यात वेब. मग तुम्ही ते असं. जे ऑनलाईन पण असं बघून करू शकता ना, आता पण नाही.
केले आहो मी घरून ये ना भरपूर काम. केले पण कस आहे जॉईंट फॅमिली आहे ना, आपण काम करत बसलोय रूम मध्ये.
तसच होतं ते हो तसच वाटत होत ते.
काय करतीय रूम मध्येच बसलीय असं दिवसभर असं होत. त्याच्यामुळे मग काहीतरी आपला आपला बिझनेस हजबंड पण बिझनेस आहे हॉटेल आहे.
हो
आपलंच काहीतरी करू इकडे ते अपडाऊन करणं शक्य नाही मुलीला सोडून.
हो ना आणि शॉप वगैरे असेल तर कसं पण थोड्या वेळ आणि बंद करून घरी येऊन थोडा वेळ पण देऊ शकतो.
हो तेच आता एक वर्ष झालं माझ काम चालू आहे.
हो कसं आहे मग चांगलं चालूय.
हो आता चांगल्या ठिकाणी शिफ्ट केलं शॉप, त्याच्यामुळे चांगलं आहे. आणि नवरात्रीत घागरे वगैरे रेंटने देते ना मी. ते चांगलं चालतं आपलं.
लहान मुलींपासून असेल ना मग ते.
हो सगळेच सगळे एक दीड वर्षपासून ते पनाने.
हा हा हम्म अजून काय काय आहे तिथे बघण्यासारखं म्हणजे ते ऍडव्हेंचर पार्क मध्ये?
तअ तिथे ना अ, झिक हो हो खूप छान आहे खेळायला असंय ना. त्यांनी ऍक्टिव्हटी झोन केलेलं आय. तर तिथे बरंच छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीजएत, स्माईल्सएत, झुटीएत, नंतर ते ऍडव्हेंचर आहेत, झिपलाईन, बोटिंग, भरपूर आहेत.
हा हा आपल्यासोबत म्हणजे. आत तर समजा नाही का मो आपले म्हणजे आई वडील वगरे आले ते तर काय के म्हणजे खेळत नाहीत. पण तरी आपल्याला चार्जेस तर सेमच द्यावा लागत असेल ना?
हो हो हो हो चार्जेस तर दयावेस लागतातं.
हम्म.
कारण ते आपल्याबरोबरच फिरणार त्यांना कोओण
हो ते तर आहे बरोबराय. हम्.
पण मग सगळ्यांसाठी आहे म्हणजे आधी आहे ना बाकी म्युझियम सारखं केलेलं आहे त्यांनी. मी याच्यात केलेलं आहे सावरगाव म्हणून ते पण खूप सुंदरय बघण्यासारखं आहे.
हो का, तिथेच आहे का?
हं, हो तिथे, घेतात येवढे पैसे म्हणजे आहे तिथे ते बघण्यासारखं पण मग एवढी पूर्ण फॅमिली घेऊन गेल्यावर एवढे पैसे खर्च करणं आपल्या पण जीवावर येतं.
होओओ.
भरपूर हुन जाता ना ते. तुम्हा सगळ्यांसाठी आहे बघण्यासारखं.
एक दिवसात तेवढं दहा ते पंधरा हजार तेवढं तर लागतं आपल्याला तेवढं खर्चायचं लगे जीव होत नाही ना. तेवढसं म्हणजे कमवायला तेच बरोबर आहे ना आणि कमवायला किती वेळ लागतं खर्च करायलाआ म्हणजे आपण एक तासात पण तेवढे खर्च करू शकतो असंय
आता आम्ही समजा पा दहा जण गेलो होत डायरेक्ट पाच सहा हजार रुपये एकावेळी तिने गाडायची म्हणजे अवघड एना. माझे हजबंडच होते सोबत त्याच्या मग दुसरीकडे कोणी फत जगणंय त्यांनीच करणं आलं.
हो ना, आणि एखादं आहे ज्यांच तं तेवढं इन्कम वगेरे ते व्यक्ती समजा करू शकतं पण जे एकदमच अ म्हणजे साधारण आहे किंवा नैका सामान्य परिस्थिती आहे ते लोकं नाही असं खर्र त करू शकत ना?
आता तुमी करता का ताई पॉल तिकडून?
हा चालेल.